हॅलो.....
हॅलो...
अभिषेक बोल रहे ना.....
हां अभिषेक बोल रहा हुं....
मराठी म बात कर सकते हैं...
हा क्यू नाही कर सकते ना....
एज कितना है....
माझं वय एकोणीस आहे.
काय कॉलेज वगैरे......
अ मी आता बारावी केली आहे जस्ट ना पास झाल आता बारावी....
हा ऍडमिशन समोर टाकलं नाही....
हा टाकले ना पुढे बीकॉम ला घेतलेला आहे
बी कॉम करून, काय जॉब करायं का?
हम्,
अ आपण कार्यामध्ये, जॉवान आहेत का?
हा आहे ना,
कार्याबद्दल माहिती का वगैरे तुम्हाला काय मिळाली का नाही...
अजून तर नाही तेवढी काय कारण की कालच फॉर्म अप्लाय केलेला आहे मी.....
अस आहे का? काय नाही तुम्हाला दररोज थोडी थोडी थोडी माहिती भेटल जाइल इथ...
हा,
हा, शेती ती वगैरे, काय आहे का?
अ आहे, थोडी दीड एकर आहे.
आहे का, काय पेरलं?
पाऊसच नाही सध्या, त्यामुळ पेरणी काही नाही करायला,
असं आहे का?
हम्म,
पाऊस नाही आहे का? तुमच्याकडे,
नाही ना,
आवाजच येत नाही, सर आपला,
येत आहे, येत आहे मला,
येत आहे का,
हा,
सर आपण जॉब करू शकता का? बिझनेस,
कोणचंही करू शकतो, दोन्ही पैकी काय अडचण नाही.
बर बर, ठीक आहे सर.
तुम्ही कधी केला, आपलं फोन,